हॅलो
नमस्कार ताई
नमस्कार काय म्हणता?
काय नाही
हम्म हम्म, काय नाही बाई आता चहा पाणी
चहापाणी पावसाचं वातावरण झालं होतं का तुमच्याकडे?
पावसाचं वातावरण आहे ऊन नाहीये
हम्म हम्म त्याच्यामुळेच हे रेंजचे प्रॉब्लेम वाट
हा रेंजचा खूप प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे मग फोन पण लागत नाही आहे. क ब उचलले तर कट बी होऊन राहिले.
हम. तेच ना मग.
आता मम्मीचा कॉल चालू होता. आवाज पण येत नव्हता, मग म्हटलं ठेव म्हटलं. मला फोन येतोय कोणाचा तरी. हम्म.
काय बाकी? काय नाही आपलं आपलं काम आवरायचं. उन्हाच थोडा आराम करून घ्यायचा. हम्म.
ह. ऊन बी इतकं पडत बाई. घडीक मध्ये ऊन पडतं आणि घडीक मध्ये पाऊस येतो. हम्म.
वडा पापड झाले तुमचे?
नाही ना. फक्त वडे झाले, चकल्या आणि वेफर झाले. बाकीच सगळं पडलेलं आहे. आपलली काम बी सुचू देत नाही काही.
हम्म, वडे झाले, पापड झाले, कुरड्या आज
हो बा चांगला चपाटा आहे तुमचा. काय न मग? बरं हा तुमची बी हम्.
बहिणीकडून.
हा का, चांगलं आहे मग तुम्हाला बाई. हा.
तीन चंप्याचे नागलीचे पापड करून आणले, पायलीच्या कुरड्या करून आणल्या. एक चमप्याचे वडे करून आणले. हा! हा दोन दिवस गेली होती तिने सर्व करून ठेवलं होतं. दोन दिवस गेली होती फक्त मदत.
चांगलं आहे, बहिणी असल्याचा फायदा आहे तुम्हाला.
हम्म.
चांगले मग काय. बहीण आहे ना. तीच हं ती काय अजून लहान आहे.
हम्म.
फरक पडतो ना. आता तरी किती बी केलं तरी.
तुमचं काय चाललं आज? हं. ह आता संध्याकाळचा स्वयंपाक. हो चालेल ठेवा.
हम्म.